हम्
काय काय करता हा येतोय येतोय.
ह ह हा काय नाही ताई आता हे काय जस्ट चहा पाणी झाला आताच.
हो काय लवकर केला तर मी आताच झोपून उठले.
अच्छा हो का.
म आता हातपाय वगैरे धुणार मग नंतर मग चहा नाश्ता. तेवढ्या लोकर नाही करत नाही. हो म्हणजे चाय बिस्किट वगैरे नुसती चाही नाही मी बी म्हणजे ब हो हो बटर वगैरे मला लागतं काहीतरी खायला चाईमध्येध्ये नस्तीनतेते.
अच्छा हा हा सवय झालेली असते ना ते कोणाला नाही मी चहाच पिला नसता.
मस्त मला नाही ना म म्हणून मी खात.
कारण नंतर मग कस परत मज्जा बन जात ना मग त्याच्यामुळे कस मग चहाच घेत. मुलं खातात बिस्किट वगैरे हो असते नाही असते ना लागत करा थोडस काही
हो ते पण आहे.
काय चाललं तुमचं.
काय ना आता बसले जरा बोल बघू दे कोण फ्री आहे का?
हा हा अच्छा अच्छा.
फस् कम्प्ट अजून तुमचे किती आहेत. कम्प्लीट करायचे टास्.
बरत तुम्ही पाऊ इथे फिरायला नाही गेले का आता कधी मे मध्येळत
हा गेलती मी काशी बीच ला गेलती. दोन वेळेला गाऊन आले. म्हणजे एकदा मी फॅमिली सोबत गेलेली आणि एकदा मित्रमैत्रिणी वगैरे गेलेलो आम्ही सगळे. हो समुद्रावर जरा फिरायला बार वाटत. ना पोह्याला वगैरे
छान वाटत खूप गरम होत हो त्यांना ना उन्हाळ्यात तर खूप हो सांगण्या आ त्याच्या
हम्म तसे आमच्या इथं जवळ नदी पण आहे आम्ही नदीमध्ये पण जायचो पोहायला. हो हो येतो जास्त पाहताय. पण मी जवळ जवळ जास्त खोलमध्येध्ये नाही जायच.
हा काणतीस ह नाही बापरे पोहताय तो चांगलंय कारण मला तर पाण्याची भी वाटते असं थोडं पाणी दिसलं पावसात थोडस पाणी असलं. त नाही का त त चालायला पण मग असं नाही का खाली खड्डा एक.
हा खड्डा आहे हा आमच्या इकडे कस नदी जवळ आहे तर सगळीच जातात. म्हणजे म आम्ही आम्हाला पहिल्यापासून सवयचं आहे ना म काय नाही वाटत. सवय झाल्या आता आता पाऊस पडला तर मग कोण नाही जात. कारण का म नदीला खूप पाणी येतं पाऊस पडला तर
हो बरोबर आहे ना हम्. हो ते म्हणायच आता आता पावसात पण ट्रिप जाणार असेल तुमची कारण आम्हीही जात राहतो पावसाळ्यात फिरायला
हा तुम्ही कुठे गेलता उन्हाल्यामधी
आम्ही का उन्हाळ्यामध्ये कोकणात गेलो होतो. गणपतीपुळे हम्.
गणपतीपुळेला पण आता काही ऍक्सिडेंट झालेत. गणपतीपुणे जाम जणे गेलेले आमच्या इथे पण खूप जण गेलेती. आम्ही नाही गेलो आता आम्ही पावसालात कुठं जायचं.
काय मस्त.
हो मस्तय व्हिडिओमध्ये म्हणजे व्हिडिओमध्ये वगैरे बघतलय मी अस.
नाही प्रत्यक्ष बघितलं ना खूप छान आहे मस्त तिकडे पण खूप समुद्र वगैरे खूप छान आहे. असं म्हणजे वाटतच नाही कसं एवढं सुंदर असू शकत असं पाहिल्यावर खूप भारी वाटतं म्हणजे कोकण पण खूप छान आहे. पाहण्यासारखं खरंच हो हो ते गणपती पुळचं मंदिर पिक्चर मध्ये बघितलेलं होतं ते आधी हा नवरा माझा नवसाचा मध्ये आणि त्याच्यान इच्छा होती की बघू बघू म मस्त वाटतं त्यांच्या सगळेच म्हणजे त ते अ सचिन पिळगांवकर झाले, अशोक सराफ झाले, त्यांचे पिक्चर अजूनपण म्हणजे बघावेसे वाटतात कॉमेडी राहायचे हो मस्तच वाटत म्हणजे त मन पण असं नाय का डायवर्ट होऊन जातं अस फ्रेश वाटतं आणि हम्म त्यांचे अजूनही बघावेशे वाटत पिक्चर
हो ते हो हो
तेव्हा असं वाटत म्हणजे नाही का समुद्राच्या काठावर हे म्ह बघायची इच्छा होती. हम्म बघितलं पण ते आता छान आहे खरंच मस्त आहे पाहण्यासारखं
हो म.
हम्म.
मग आता पावसाळ्यामध्ये कुठे जाणार?
हा नाही जायचं चालूय आता बघूया आता कुठे म्हणतात काय. घरचे पण हम्म आमची कशी पूर्ण फॅमिली हो सगळीच जात. ते नणंद वैगेरे असतात. त्यांची मुलं त्यांचे मिस्टर हो ह सगळेच आम्ही अशे ह तरी बारा तेरा जण होऊन जातो आम्ही इतक्यात.
हा मग जास्त मोठी हा मोठी फॅमिली असली का मजा खूप येते.
एन्जॉय पण करता येतो मग तर काहीच नाही खूपच खूपच छान वाटतं. आणि आमच्याकडे कसं काय फंक्शन असल्या काही असल्या तर तेव्हा पण नाही का सगळे एकत्र येतात ना.
हो तेव्हा तर अलग.
जवळ जवळ राहतात ना सगळे त्याच्यामुळे मग काही पण म्हणजे म्हणजे मी पण काढतो की आज हे आता आज या जेवायला तुम्ही आमच्याकडे.
कोण मुंबई कोण असं तिकड लांब लांब म होईत नाही. होईना जास्त तर लग्न सराई असले की मग सगले येतात ना मग तेव्हा जरा मस्त करत्यात पण झाला लग्न कि सग
सुन सुन वाटत मग घर ते करमत नाही मग.
हा मग ते कशी सगळे आल्यावर जरा मज्जा मस्ती बरवाटत त्या
हो अ. हम्म हे कस सगळ जवळच आहे ना मग असं निमित्त काढला का ता आता बड्डे कोणाचा यामुळे सगळे एकत्र येतो आणि हा माझा एक समुह हॉटेलमध्ये जायचा हो फंक्शन असले का मग येतात. हुं. आता ते महालक्ष्मी वगैरे राहतात गणपतीत आमच्याकडे त्या पण बसतात ना मग ते बघ
हो आमच्याकडे पण गणपती असतो दहा दिवसाचा असतो आमच्याकडे.
हा ना आमच्याकडे पण महालक्ष्मी असत हो हो गौरी मग तेव्हा पण सगळे पाहुणे वगैरे हम्म हे सगळे येतात मग जेवणाच ठेवलेला असताना आम्ही सगळ्यांनाच सांगतो हा तेव्हा आपण सगळ्या म्हणजे आमच्या इथे कार्यक्रमाच्या निमित्ताने परत सगळे जे लांबचे पण पाहुणे येतात सगळेच एकत्र येतात
हो का आमच्या इकडे आमच्या घरात म्हणजे गणपती बसतात गौराई नाय बसत
नाही का हा हा हम्म हा हा ते पूर्वीपसून असतं ना
हा काकाच्या घरी पण गणपतीच असतो आमच्या घरी पण गणपती. म्हणजे पहिलेच एक होत ना आता वेगवेगळ तर ते पण ठेवतात आम्ही पण
हो वेगळ झाल्यावर बरोबर आहे मग सेपरेट बसवायला पण पाहिजे ना.
हो सगल्याना आणि बाप्पाचे हाऊस पण असते
हो मग ठेवतात हो हम्म आणि प्रत्येकाला वाटतं आपल्या घरी बसवले पाहिजे.
हा आणि मग गणपतीत कस मज्जा पण वाटते ना.
हो मग दहा दिवस कसे निघून जातात कळत पण नाही ते. हम्म वातावरणच वेगळं राहत. हो हो छान वाटत ते ते झालं कि त्याच्या नंतर लगेच नंतर परत नवरात्रला वगैरे तेव्हा पण भारी वाटत.
हो तुमच्याकडे असते का नवरात्र
घट बसतात आमच्याकडे पण.
आमच्या म्हणजे मंदिरात बसतात घरात नाही असं. मंदिरात बसवतात नऊ दिवस अ मंदिर आहे ना आमच्या इथे भवानी मंदिर
हा हा तुळझा भवानी मातेच
नाय भवानी दुर्गा भवानी ना त्यांचा हा मंदिर आमच्या गावात तर खूप लांब लांबला लोक येतात म्हणजे प्रत्येकाची श्रद्धा असते ना, तर मानतात देवीला खूप आमच्या इथं. तर मग ती ब असते ना नऊ दिवसं आणि कार्यक्रम पण खूप असतात, अशी म्हंजे हा हा खेल असतात. हा खेल असतात, म्हणजे दौऱ्या ऊ ड्या वगैरे ते बायकांचं सगळ
सगळंच, अरे वा छान असतं मग.
हा आणि मग पोरांसाठी क्रिकेट असत, कबड्डी असते, कधी कव्वाल्या असं म्हण
आपण म्हणजे कस ते आपल्या रोजच्या कामातून मग थोडस चांगलं मिळतो, हुम्म. हो आवरुनं वगैरे काम करून मस्त वाटत हो. हो एक सणच याने असं केलं पण पाहिजे, एवढंच कस महिलांना थोडस नाही का?
हो म्हणजे कस, महिला दिवसभर घरात
हो घरातच असता, मग बाहेर गेल्यावर फ्रेश वाटत. नाही तर मग ते काय मग कंटिन्यू काम, काम, काम, त्यांनाही कंटाळा येत असतो ना?
हो. जरा फ्रेश होऊन जातात सगले, आम्ही पण खेलतो.
हो ना? छान आहे घराचं, असं पाहिजेच आणि कार्यक्रम वगैरे व्हायला.
हा आणि मुलांसाठी पण असत, मुलींसाठी पण असत, आणि बाईकांसाठी पण असत. म्हणजे वेगवेगळ असतं, मुलांसाठी आता क्रिकेट हा जर आज क्रिकेट आहे, तर उद्या खेल असतील होम मिनिस्टरचे, तर परवा परत
हो सं
हा कव्वाली हा, परत डान्स वगैरे असतात, असं म्हणजे नऊ दिवस नऊ कार्यक्रम ठेवतात काई ना काई.
हो बरोबर आहे ना, म चांगलं आहे खरच.
हा आमच्याकडे असतेतं असं, देवी बसते ना तर मग आता वर्षातून एकदाच देवी बसतं म काहीतरी करायला पाहिजे ना.
पाहिजे ना!
हा म्हणून आमचं का असं म्हणजे
हा हा, चांगलं आहे. हो का अरेवा म्हणजे मग सगळे डान्स करत असतील याच्यावर आनंद घे, हा
आणि मग त्यात आपण पण.
हो आपण पण म नाचयचं चांगल हाई ना. हम्म.
ठीक आहे मी कॉल करते म आता.
हो हो, चालेल ठीक आहे, चालेल ठीक आहे, ठेव.